हॅलो.
येतोय का आवाज.
हा हा येतोय ना.
आवरलं का काम आवरलं.
हा आवरलं ना. पिल्लू.
झोपली ती.
झोपले आज लय लवकर. . आज कुट कामाला जायचं होतं काय तिला. .
नाही आजी आली ना मग साडे. सहा वाजता मग दोघी उठल्या होत्या. हा आज आला ना.
उपास नाही सोडलं तर आल्या.
नाही.
तेच ना मग.
हम् दर्शन झाले मग आले निघून तिथं ते रावटी आहे ना तिथले घाण वाटतं.
ह त्या म्हणा मला काही रावं ना तिथे तर मग आले मी. लई माणस आले गिरनार आपल्या दिंडीतले.
दर्शन झाले का लगेच निघून येता ना. ह् तेच ना
ह्
तेच म्हटलं. उघड उघडलं का लगेच येतय उघडलं का लगेच येतं.
हा ना उघडलं का लगेच येतय, जेवढं उघड राहते तेवढ्याची कसर काडी ते.
हा तेवढ्याची कस सर काढीत, तिज, तर कपडे बाहेर टाकता येते नी वाळत. न सी मन, तेच ना. मोठी, सून. तीकनजी जवळ पत्रा खाली देतो टाकून दोन दोऱ्या बांधीलीन काय करते काय घरात काय पत्रा खाली?
पाऊस लागत असना तरी बी?
नाही ते पात्र खाली टाकला लागत पाऊस.
नाही लागत का?
हम्म हम. आणि तु हि बुट घाल जा.
हां.
हॅलो, हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
आवाज ना मध्ये मध्ये जातो आहो.
हा रेनचा
हम्म रेनज चा प्रॉब्लेम हाय काय तरी तश.
हम्म, काल तू फ फोन केला ना त्याच्यानंतर मी करून पाहिले साधे फोन सुधा करून पाहि तुझ्या याच्यावर लागतच नव्हते.
हा का रेंज हा काल पण रेंज नव्हती माझ्या फोन ला.
हा मग मी क खूप ट्राय केला काल म्हणजे किती तीन वाजेपर्यंत ट्राय करोत तुझ साधा फोन.
हा, अम, तो लागतो असं ऑनलाईनचे नाही लाग ते डायरेक्ट हे होत बंद होऊन जात, हम.
तो कुणाचा लागला?
हा हा.
हम्.
रेंजेस नव्हती ना काल डायरेक्ट रेंजेस जायला ते सकाळी काही नव्हती आता आली मग.
हम्म तुझं कोणतं कार्ड आहे? हॅलो.
हॅलो.
हा तूझ कोणत कार्ड ये? हॅल, हा आवाज होतोय का, ऐ हा. म्हटल तुझ कोणत कार्ड ये?
माझ आय डी याच आहे.
हा ते त्याच्यामुळे ते आय डि याला रेंज नाही राहत अगं. आम्ही जी ओच कर जी ओच करून घेईल ते. आयड्याचं होतं ना, तर आयड्याचं आम्ही जी ओच करून घेतलं. हम्म जीओ करून घे. हम्.
करू आता.
आं.
जेओ लाइन ये तु काय करायचं ये?
हा काय काय ते काम चालू होतील माग रस्त्याचे म तेव्हा जी ओची रेनज जायची स
हम्म.
मोठी गेली का शाळेत? हा जेवल ना. हा ह, इतक्याच जेवण झाले आमचे भांडे घसले मग मी इकडे आलो, संभु
हा पोर घरी असली काणी वैताग देतात.
हा ते काय चिखलामध्ये खेळू रा ते मोठ.
हा-हा
हम्म. त्याच्या कड दिंडीचा कार्यक्रम होता, आज त्याच्यामुळे म्हटलं कोण पाटील जाऊदे. म्हटलं शाळेतच कार्यक्रम आहे. नाही पाठवलेते बरं, हा. म्हट नाही पाठवली ते बरे मी.
हा मग काय.
हम्म.
आणि जवळ ही नाही ना, त्यांच्या शाळा लांब आहे एवढी, हा.
त्याच्यामुळे आजी बाबांना केव बोलवलं होत त्याच्यामु म्हटलं जाद्या. हा. दी चा काय नवरा काय कार्यक्रम मोठीचा तुझे. नाही का.
हम्म-हम्म ही गोरु प्रसाद आलती.
हा गुरुप्रसाद ला.
हा-हा नाही बाकीच सगळ शाळांचा निघालं किथ दोन, तीन दिवस स्कूल गेले नाही येत ना. मला वाटलं दी च असेल काय.
नाही त्याच्याच काय तु काहीच माहि नाही आला, मग का मि यतात.
पाच. असेच मग शाळेचे कपडे घालूनच पाठवले स्कूल ला.
शाळेचे कपडे बी त्यांचे शाळेचं युूनिफॉर्म बदलला आहे अजून काही सांगितलंच नाही, त्यांनी कोणता आहे. काय आहे.
हा-हा-हा.
पाच वर्षासाठी बदललाय आहे ना, वेगळा आहे येणारे वाटत. मग त्यांना वरुनच नसेल सांगेल, त्याच्यामुळे मग काही पर आजुन नाही सांग, त्याच्यामुळे रंगीतच कपडे घालून जाते.
मग काय वरधी, ते कधी वापरनार पोरांचे शाळा चालू झाल्या वर.
हा, ते तर आहेच.
तेच ना मग, आ.
स्वतः.
हा, मग तेचं ना. एकदा कपाटच भारायला चालत होती, एक शाळेत चालू झाल्यावर, शाळेची.
झाल्याय का परत घालता तेनीच.
हा मग ते लहान होऊन जातं. काहीच उपयोग होत नाही त्यांचा.
हा.
हम्म.. तूवरला सगळं कामावरलं हॅलो.
हॅलो हो गता ना आवाज
हा. हा. तुझं आवरलं कामच
हा आवरला.
हा.. हा..
आववरलं होत फर्श बोसायची राहिली होती मग पहिले पहिले पाहू द्या तुम्हाला फोन करून फोन केला पण मग तुम्हाला काही वेळ ना आता
हा येव ये रुद्रक फोन होतावस आभ्रस रथ जाव ना हम्
आवरते
हा.. हा..
पोराही झोपली ती म्हणटली खर्च तरी होऊन जाईल कसायची
मग काही एक, एक का आव तुला किती कॉल झाली तुझ्या.
आपल्या सिवाय पुसता येत नाहीी मग पुसली का सारख हिंडत राह
हम्म...
सगळे पाय उठून घात परत तसेच
हा तुरी कॉल कि झाल्यात.
माझी एकवीस झाली. अ तुमचे.
हा.. माझा आता हा. सत्ताविसावा चालू वाटत.
कितीवा
सत्तावीस.
हॅलो..
हा सत्तावीस झाले. सत्तावीस. हॅलो... हा, हा, हा.
नाही माझं एकवीस झाले.
हा. फेल किती गेली जात हॅलो... हॅलो... हॅलो... आवाज येतोय का? हा आमरीस आवाज बनव न
हा.
हम्. तरत फेल गेली ना मग हा माझी नवदा फेल गेली ना.
हम्म..
हम्म सहावी रुपयाच झालं वाटतं ते मी दुसतं ऍप ओपन केलं परत माहीच्या नावाने
हा का.
हा.
अ म्हणजे दुसऱ्या यांनी खोल्ला का नावाने.
हा माहीच ना
हा, हा, त्याच्यातलं.
हम्म.
पूर्ण झाल्या बंद होऊन जातं गं
नाहीं नाहीं मगं ते दुसरे तांस घेतो नां आपल्यां
ते नां दुसरे टांस्क येते वाटतं त्यांच्यावर नां हां मगं आंता त्यांच दोघींचे पणं झालेलं आहे नां मगं मं सिंग मं तिचं नांव आणि खोलूंन
हां सावील केलां तकंने
मगं याकांच फोन मध्यें खोलले कां वेगळं
अंम त्यांचं फोन मध्यें दुसरं कांच नंबर तो ते
आं
नंबर तोचं असेल
हां नंबरचं तोच असेल.
तोंच आंता सांगते
फक्तं वेगळ्यां नांवाने खोललां असेल नां! हां म्हणंशील मगं ते बंद हे तंवर हे तरी होतील. हां.
सासुबाई आंता झोपेल हे कां?
हां झोपल्यां त्यां.
हां हां
कायं ब्लाऊज शिवतं होती?
नाहीं यां आंता कायं ब्लाउज नाहीये बसलो मगं. शेंगा फोडांयचे आहेतं उद्यां उपांस सगळ्यांनाचं.
घरचं घरच्यां शेंगां राहतां कां तुमच्यां घरांच्या शेंगा राहत्यां?
कायं म्हणतांय?
अंग घरंच्या शेंगा आहे कां म्हटलं तुमच्यां.
हां सगळ्यांना राहतो नां.
नाहीं नाहीं घरंच्या शेंगा आहे कां म्हटलं आंस भुईमूंग हां हां तेचं विचारतं होते.
अं
तेचं विचारतं होते म्हटलं. मलां वाटलं विकतं घेतलांय कां घरंच्या आहे असं.
अं हं नाहीं घरच्यांचं तरी तो कायं पुरतं ओ ताई वर्षांचं कामं होऊंन जातं. असं आहे नां.
हां मगं कायं तरं. विकतं घ्यांयला खूंप महांग पडतं नां.
घ्यांयला ते अं शेंगदांणे बी खौट निघत्यां.
हां ते तरं आहेचं.
हम्मं
आपलं ते बरं राहतं वर्षाच्या वर्षांचं आमचां नाहीं नां आमच्यां मळ्यांतून को कोणीबी उपटूंन नेते आणी कोणी घरी खांया पो येतंय नाहीं कां घरांपर्यंत. त्यांपेक्षा म्हटलं मरू दे.
हां हां
आमच्यां मळ्यांमध्यें कोणी नाहीं जायं एवढ्यां रातं. कामांपुरतां जायचं नी यायचं बुवां असं.
हां
आंता मगं कायं माहितीय हं यावर्षी सीजनं लां ऑफ मळ्यांतचं राहूं नां जास्तं करूंन मगं करूं बुवां असं पणं ते आंता कायं गं हा म तेच ना म यांचं तेच चालू हे म्हणे बघू म्हणे करू. बाकी अजुन काय?
बाकी काही नाही म.
हूं हूं तेंच म्हणलं, आता ही कधी येईल स्कूल मधून?
ती अडीच वाजता.
आ हा! आणायला-आणायला जातां का?
हा आणायला जायला लागतं ना.
होय त्यांनी. आण घरी ते नसल्यावर दोघेजण मंग.
अ घरी आता तिचे पप्पा नाही राहती, म बाबा जाता आणायला.
हा हा!
कोणी तिच्यासाठी कोणी ना कोणी राहतच म, नही का त्याच्यामुळे आता माय ह. मायातं असली तरी मंग बाबा जात्यां आणायला गाडीवर घेऊन येतां.
हा हा!
सकाळचे तिच्या पप्पांनं बरबर जाती, नाही तर मग बाबांनं बरबर जाती.
कर का बंद तिकून हॅलो
हॅलो मी करु का इक
हा ब हा हा!